हम्म.
किती मिनटं बो
अगं मीना ता मीना ताईचा शिवतीय म्हंटलं ब्लाऊज. का गं कोमल तुला ते बोट नेकच्या माप दिलेलं आहे का?
बोटनेक नाही गं बोटनेकच्या माप नानता माझ्याकडं. नाही ना.
मला समज असं विचारायचं अं शोल्डर किती घ्यायचं पूर पूर्ण शोल्डर किती घ्यायचं विचारलं असेल ना तर त्याला.
आम् नाही ना आम्ही डिझाईन चे ब्लाउज शिकले सादे साडे शिकले होते. ते बारीक पेट्रोल तिचच बाहेर आहे. हा आता म्हणाने शोमपूर.
डिझाईनचा तू आता याचा चांगलं शिवलं गं ते पपचं.
बंबई काह ते हा ते चांग थुल्लं बंद तरलंता .
फिनिशिंग ते मस्त उयरून तू जादा.
बोट तू बोटनेकचा शिवते का? हा आं.
नीना निनाताईच्या का?
बोटनेकच्या शिवते का म्हणलं तू आता?
शिवलं ना मी या शिवलेला होतं तव्हा शिवलं होतं ते. पण त्याला असं असं आवळल्या नी होतं गं मग मागून पाठीला.
हा तु मी बी शिवेले मला तसंच झालं ते.
मग ना माल तर वाटतं त्या शोल्डर गळा मोठा घ्यावा लागतो आणि शोल्डर लहान घ्यायवा लागतो. तीन साडेतीनचा गळा घ्या लागत असून त्याला हा. माल दिलेला आहे मापा ते मावास व्यवस्थित बसत नाही.
आं का?
फोन वर शंभर ठिकाणी सांगते शंभर प्रकाश.
हम्म बरं. मी पण पाहिलं होत शिवून पण मला बी काही जमलं नव्हत ते.
असच शिवला होत का?
तू कश शिवल गोल का?
मी अ असा अ खालून सरळ आहे वरून हाफ सर्कलने राहात का खालून सरळ पट्टी वरून हाफ सर्कल असं घेतलेला आहे. वरून गोलच गाळ्याच.
हा का त्याल डिझाईन तशी असल मग ममीच्या ब्लाऊजवर बटनेकच ब्लाऊज हा मम्मीचा तो पीस आहे ना त्याच्यावर बी बोटीगच ब्लाउज मस्त बसन पण मम्मी घालणार नाही.
कोणाला?
मम्मीसाठी ब्लाऊज नाही का?
हा..
मग मी तू पिस येईल ना मग आत्ता दिवाळी वरल साडी वारला मायकलं मम्मीच्या तर त्या चारूल बटनेच ब्लाउज मस्त बसल पण मग मम्मी घालणार नाही.
कोणचा फोन येऊन राहिला?
हम्म आ मा सासऱ्याचा.
काय म्हणते बोलना.
हा..